हा.
तो बोला.
हा काय चाललंय.
हम् काय नाही काय नाही बोला तुमचा फोनचीच वाट बघत बसलेली.
होय काय हा हा आवरलं.
आवरला.
हा अह फोन आज्यासाठी केलता परवा दिवशी आमच्या मुलाचा बड्डे मग केकची जरा रेसिपी हवी होती खराबी ना आण्याची सांगा. हॅलो.
तुमचं?
हा. आमच आवरलं की हो आत्ता स्वयंपाक वगैरे आवरला म्हणलं फोन तरी करावा. हॅलो. हॅलो आवाज काय? हॅलो.
हॅलो हा येते काय ऐकू
आवाज येतोय काय हा हा येत येते.
हा येत.
हा मग सांगताय काय बिना अंड्याची रेसिपी केकची
ते सांगून एक एक
हा सांगा सांगा हा हा. हा.
तुम्ही लिह येतय.
हा सांगा.
हा. अ क्रीम नको क्रीम कसं खात नाही तो घरातले.
हो का?
जास्त जरा क्रीमच आवडत नाहीये हा बिना क्रीमच सांगा की हा.
बिना क्रीमचा सांगू
हा सांगा.
अं आपण कि नाही अं म्हणजे मग फळांचे तुकडे घातलेला सांगू
हा चालतय चालतय सांगा सांगा तुम्हाला जस येतय. तस सांगा चालतय मी ट्राय करून बघेन.
चालते चालते मग आपण मिल्क पावडर एक. आणायला पाहिजे तुम्हाला सांगते बघा हा एकी मैदा ह. एक अर्धा वाटी साखर हम्म आरमबाटी लोणी आणि आता टेबल स्पून बेकिंग पावडर
किती?
अर्धा.
अर्धा का? हम्. हा हा बेकिंग पावडर काय? हा. अ. उकळलेलं का कस? गरम.
उकळून गार केले. हा.
बर बर.
पाऊण वाटी आणि- म्हणजे अर्धा चमचा बेकिंग सोडा मिळतो ना तो.
हा हां.
हा. आणि- थोडस जेल इम्प्रुवर मिळतय. ते घातलं नाही घातलं तरी चालतय. काही प्रॉब्लेम नाही. हा आणि- अ. पाऊण वा, अ पाऊण वाटी.
हां.
मिल्क पावडर. म्हणजे पाववाटीपेक्षा जास्त.
हा हा. पाऊण वाटी.
हा. अर्धापेक्षा पण जास्त.
हा. जास्त हम्म.
अ. अ नाही हे मिल्क पावडर घ्यायची. हा? आता मग काय करायचं. करताना कसं करायच दूध आणि- पावडर मिक्स करायचं.
हा हा.
हम्म. आणि लोणी साखर ते सगळं घालायचं. ते सगळं मिक्सरला करून घ्यायचं एकसारखं.
लोणी आणि साखर?
लोणी, साखर दूध आणि मिल्क.
बर बर. चालेल चालेल.
हम. हे सगळं घालायचंय आणि नंत- तर बे मैदा आणि बेकिंग पावडर आहे ना?
हा.
हा. त्यात अ- व्यवस्थित घालायचं आणि चाळुन घ्यायचं. मैदा आणि बे- किंग पावडर दोन्ही प आणि हे मी - श्रण आपण मिक्सर मधन खाली घ्यायचं भांड्यात कुठल्या तरी काढून.
हां.
मग मैदा हळूहळू त्याच्यात मिक्स करायचा एक सारखा. हा. आणि शेवटी काय करायचं? थोड- अं? ते आपण आता हे सगळंच तयार झालंय. आपला केकच तयार झालाय हा.
हा.
हं. तर- अगदी नकळत त्याला इनो घालायचं.
इनो काय?
अगदी शेवटी घालायचंय. ते घालायचं आणि एक- दोनदा अस हलवायच आणि ठेवून टाकायचं लगेच.
हा हा. इनो घातल्यानंतर.
हा. आणि आपण बे, केकला कसं म्हणजे हे करतो ना? पेपर घालून वगैरे किंवा हा. भांड्याला जे लावतो ना? तसच लावायचं आणि मग- आणि मग केक बेक करायला ठेवून टाकायचं.
चाल. मग ते केकच भीडा वगैरे नसल. चालेल ना आपलं घरातलं साधं म्हणजे कुकरचा डबबा वगैरे वाप
हा कुकर कुकर मध्ये चालते की कुकर मध्ये आपण ना खाली वाळू टाकायची. स्टँड ठेवायच आणि कुकर ची रिंगी काढायची आणि हे काढायचं
शिट्टी, रिंगी पण काढायची.
होय नाही. तर कुकर खराब होत. रिंगी खराब होत्या. तापून तापून. व्हय हो.
बर बर चालेल आणि त्या त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकतोय काय आपण?
हा आणि यातच मग ड्रायफ्रुट् घालायचं.
होय, चालेल. आणि ते मिक्स करायचंय म्हणालाय तुम्ही ते सगळं दूध ते मिल्क, पावडर लोणी साखर ते म्हणजे ते एकदमच असं हेच्या सारखं हे करायचं काय. मिक्सरला केले तर चालेल ना? नाही तर ते तसली मशीन मिळते. ना ते ग्राइंडर का काय म्हणतात ते? हा बिटर काय. हा ते नाहीे खरं आमच्यात मग मिक्सर ला चालेल ना?
हा हे सगळं मिक्सर ला करायचं आणि मग एका भांड्यात घ्यायच काढून आणि मैदा आणि बेकिंग बेकिंग सोडा. ते आणि व्हॅनिला इसेन्स तुम्हाला कुठलं इसेन्स घालायचं आहे ना. तेच तिथ घालायच. ते आपण बेकिंग पावडर घालतोय ना.
हा होय. काय हा हा.
हम्म, छान होतय केक आतन.
होतोय ना. बर बर चालेल चालेल. हा हां आणि ते जेली वगैरे ते पण चालते ना.
हा चालते की चालते चालतेय घातलं तर.
हा हा चालेल. चालेल. बर बर आणि काय म्हणताय?
काय नाही मग त्याला क्रीम आवडत नाही म्हणून असं करणार का? मग चॉकलेटचे घालायचे चॉकलेट आवडते ना तर.
हा चॉकलेट आवडते की.
हा मग चॉकलेटचे हे काप घालायचे.
हा हा.
लेट आपण डेरीमिल्क आणतोय ना मोठ. ते आणायचं आणि त्याचे तुकडे करायचे छोटे- छोटे. केक मध्ये घालायचे.
होय काय हा हा. चालेल चालेल. तो पाठीमागच लागलाय बड्डे करायचाय बड्डे करायचाय. मी नकोच म्हणालते राहु दे म्हंटलं हा.
केक मध्ये जर साखर जास्त घातली. तर केक फुलत नाही आणि केक असा बसतोय खाली.
मग जास्त नाही घालायची साखर?
हम् जेवढे दिले ना प्रमाण
हा तेच की एक वाटी मैद्याला अर्धा वाटी साखर घालायची.
हा हा कारण मिल्क पावडर मध्ये पण साखर असत.
असते काय. हा हा बर चालेल चालेल.
चालते.
हा हो हो करणार करणार नक्की आणि मित्रांना पण हा मित्रांना पण बोलवणार म्हणून पाठी लागलाय. ह्यावेेळेस, हम
करा करा मग त्यात जास्त करा होतो केक आणि तो विकत आणलेला केक एक नुसता मग कटिंग करायचा.
हां..
तो छोटा पीस द्यायचा आणि हे पीस मोठे मोठे द्यायचे मुलांना. आवडतात बघा खरोखर आवडत हा हा
म्हणाल्यात आता सासूबाई ट्राय करू या घरात रव्याचा केक.
रव्याचाक
हा रव्या म्हणाय लागलात म्हणजे ट्राय तरी करून बघूया ते दाखवत ना युट्यूब ला सारखं.
अ बबजी
हा त्यांनी बिस्किट पण केलेली छान झाल्यात आमच्या सासूबाईंनी केल्यात. खुस खुशी होत एकदम छान झाल्यात होय.
हम्म तो खातोय काय मुलगा.
कुठलं खातवे त्याला तसलं लत नाही खायलाव
हम्म केक आवडतोय मग केक करा की.
हा तेच मग आता केकच करायचा म्हटलंय.
हम् हम्.
हा हम् हम्म. हा हा चालेल तुमचं आववरलं बाकीच जेवण वगैरे. स्वयंपाक करतात हा हा.
हम्म.
चालेल चालेल ठेव काय ना.
आणि उपवासाचा पण के मै मैदा्याऐवजी की नाही जर उपवास करायच असेल ना. उपवासाच्या पळकी तर त्यात दही घालायचं थोडं.
दही काय?
हा म्हणजे आपण अीच कस आपण हे घातलं.
हा.
काय बरं मैदा घातला मैदा. हम् तिथं अ ती आर आरलेट पावडर. कायती.
कुठली?
ते हे घालतात की कसली अरारोट पावडर. अर रोड पावडर असते ना ते. आरामच पीठ असतय की बा ह्याच म्ह हा
बर बर. चालेल चालेल बघते मी कुठे मीळतंय तेन. ट्राय कर तो पण हा. हो असच हा हा वर शाबू मिक्स तेच काय पीठ.
हा हा ते पीठ घालायचं मैद्याऐवजी..
हा हा चालेल चालेल हा हा. बाकीचं काय सगळं उपवासाला चालतय सोडा ते लोणी साखर वगैरे. हम्म हम्म चालेल चालेल करून बघीन मी एकदा नक्की. आणि कसा झालाय ते पण तुम्हाला कळवे फोन करून.
हम् नक्की सांगाय हम्म.
हा हा चालेल हम्म ठव काय म
केवत.
हा ठेवतो हा.